हॅलो
अग येतोय ना आवाज आवाज नाही येते ऐ तुला
अग थोडंहळू बोल येते मला अवाज
हा का मला वाटलं आवाज नाही येत का काय
बरबर काय करते तू
काही नाही गाडे आता लोळली सायंपाक करायचांय अजून पण म्हणला तस कंबर सरळ करते दळन केल हम
इतके लेट कस काय झाल
लेटच आलं गड्या आज दळन करायला, त्याच्यामध्ये लै खडी त्या गावामधी
हाफ का.
तेवढे, हा काळे खडे नेसले नुसले मग म्हणलं आता काय करावं गडया,, म्हणल काही पिठं नव्हतं दसी खिचडी टाकली, म्हटल पाहु आता. हौल टी पुढे टी पाहु रायली
हा का.
हम्म
बरं
चालल,, तू काय करतेय?
काही नाही ग आता जेवण झालं,, राऊंड मारते थोडी.
व्यायाम करते का?
हां.
हम्म,, का गं,, वजन कमी करायसाठी कोणता व्यायाम करावा लागनं?
अगं वजन कमी करण्यासाठी सकाळी चार ऊठायचं बरं का
हां.
मग चारला उठलं का,, मग असं सूर्यनमस्कार करायचं,, रुंड लावायचा आणि मग सूर्यनमस्कार घालायचा, ते
हा
ते करायचे, रोज सकाळी चार वास्ता उनामदी म्हणजे करनात चार ते सररायचं हा.
पाहाटे चारला उन पडलं होतं का? थोडं डोक्यात हळवी आली काय.
गप बाई,,, पहाटे चारला नै राहत, पहाटे चार पासून. हम्म,, सुरुवात करायची राहा पर्यंत,, हा बोल ना.
आता बर बर चालल, पात आता माझं ना लई वजन वा वाढल्यावाणी वाटू रायलं गं, वजन कमी करते जरसं
हा का.
आवाज नाही येऊ रायला का काय?
नाही येतोय.
हा का, मी तेच म्हणलं, शी तलला तर विचारावं म्हणलं आता वजन कमी कराय साठी काय करावं लागल.
हम्म नानटीन
हॅलो!
हॅलो,, हा बोला आता.
हा बोल का येवू राईला. आतास, कसं काय चालूए? नाणी ते काहीच नाही का नाणी खिचडी खाऊ राईली.
हां का.
हम्म.
हा मीबी सांगलीकडे हाय. माझ ह चालू ये. हा जेवण झालं चिंचापुडी ते काही काही काही चाले झाले. चालू आहे झंपर शिवीते मग काही घरचं काम आवराच काम चालू आहे काही काही
चिंचापूर.
चिंच. चिंचा फुडी ते पन्नास रुपये किलो आणि ते लोक आणून देते आणि ते फोडाव लागते.
हा म्हणजे रोज आणून देत्या काय?
हा रोज आणून देतात ते तीस-चाळीस किलो. पन्नास किलो आणून दिल्या का मग दोन दिवसानी घेऊन जात्याती लोकं.
हा का.
हा बरं आहे खर खर्च्या पुुरतं काही ना काही होतं ना मग.
हा स्वयंपाक काय बनवलं?
स्वयंपाक खिचडी बनवली ना गं.
हा का.
हम् दळन केल मग आता लोळालीये. टी व्ही पुढं आणखी चिटी केली.
खिचडी का बरं केली होती आज.
करून घेतली कारण लई जीवावर आलयं स्वयंपाक करायचं.
हा का.
हम्म.
हम्... नाही आम्ही पुरणपोळ्या बनवल्या होत्या.
हा का.
हा.
हम्म.. कश्या बनल्या चांगल्या बनल्या ते का.
अगं नाही गं ते थोडी हे झालं होत पुरण पातळ झालं होत. त्याचा मुळं तश्या होत्या.
मग काय केलं त्यामधी.
मग पूर्णामध्ये सुकीडाळ वाटून टाकली. सुकी डाळ म्हणजे नाही का हरभऱ्याची डाळ. तिची पावडर केली आणि त्याच्यात टाकली.
आणि ते चांगल लागलं असलं तसं खायला.
मग त्याच्यात विलायची टाकून दिली कोणाला वास येतय कच्ची आहे डाळ.
काही करते बाई येड्यागत सांगितलं मी पुरण ची डाळ पुरण पातळ व्हायसाठी ते आगोदर सुख करून घेत राहत्या.
हा का.
तू ऐकत नाही तू समोरच्या माणसाच एकदा.
अगं मी सांगितलं होत . मी तसचं केल होतं पण ते म्हणजे
असायं का? बरं बरं चालेल ना. अभ्यास कसं काय चालूये?
अभ्यास चांग चालूये आता.
बरं बरं ठीक आहे. ते मावशी काय करू राहिली?
मावशी काही नाही गड्या आत्ताच बसलीये जेवाय.
हा का. मावशीन दुध काढल का गाईंचं?
दूध बित काढून मस्त झोपून गेली.
हा का थकून जाते ना का दिवसभर शेतात काम करून-करून.
हा मावशी काय काम नाही करत, ते डोक लावती पाणी बिणी भरायच काम
तर असं आहे? का बरं बरं चालेल.
हा आम्ही सांगितलं बडबड नको करू बाई, बडबड नको करू तर ती बडबड करती, करती भांडत ती.
हा का. कोणा आलाय गडी
नाही म्हणतो बाई हळू बोलत जाय, हळू बोलत जाय थांब म्हणं अगोदर तुम्ही शिकलेले म्हणून असं करते. तुम्ही शिकलेलं म्हणून तसं करत्यात.
आसं आहे का? हम्म. मग तसं नाही मानायचं, मोठी आहे ती. लई ओव्हर स्मार्टपणा नाही दाखवायचा आपण, तिचं ऐकून घ्यायचं एकदा ती काय म्हणती, काय नाही.
अगं बाई. ओव्हर स्मार्टपणा नाही दाखवत, आम्ही नाही का असं म्हणून सांगतो.
खयालं तुम्ही सांगायचं, त्याचे काय फुकट केलं डवळे वईल आहे का? तुम्ही ऐकायचं फगं तिच्या वाल ती काय म्हणती, काय नाही.
चालंल ना.
अ आ आवाज नाही तुटू राहिला का तुझंवाला.
अगं ते पाऊस आलेला आहे ना, म आबा
आणि अगं म्हणे त्या पावसामध्ये केमिकल वाढीले, खरंच का? हॅलो?
हा.
हा, ते म्हणत होते का अमेरिकाच्या लोकांनी वातावरण थंड व्हायसाठी पाऊस पाडला, अन त्याच्यामध्ये केमिकल टाकून दिली. बिमार पडायला.
हा, खरंच गोष्ट आहे ती.
हा, का? बाई काही करायला लागले बाई हे लोकं, कोरोना वानी आणि व्हायरस सोडून देतील परत आता.
हा. हां, मंग काय तसंच व्हायरस यायला बसलाय परत आता.
हा, परत तसं काही होऊन जाईल म्हणजे बास आता उपाशी मरा, कोरोना टाइमाला कुत्र्यांनी हाल नाही खाल्ली.
हम हा मग. त्याच्यात लॉकडाऊन बिकडाऊन.
दावखाने नव्हती येडे दावखाने चांगली माणसं मारून टाकली कोरोना कोरोना करून काही घाबरून मेली.
हा काय?
हा. हा तेचं म्हणलं ते बघितल ना ना रीलमध्ये दाविती होते ना. का कृत्रिम पाऊस पाडला कृत्रीम पाऊस पाडला. म्हणला कस काय पाऊस पाडला कृत्रीम.
अगं तो पाऊस होता ना त्याचे कृत्रिम
आ
तर ते बनवून त्या पाऊसात सोडलं आणि वरतून सांगितलं लेअर कमी होवू राहिली असं तसं. मंग तरच म आपल्या भारताच्या लोकांनी मंजुरी दिली का पा पाडा आता पाऊस. पाऊस पाडला तवा त्याच्या नंतर त्याच्यावर रिसर्च केलं तवाच समजलं का हे होतं काय? ते केमिकल होतं त्याच्यामधी
बापरे!
हा.
किती हुशार आहे बघ पाहिन ते लोकं.
हाय ना ते लई हुशार हाय. ते अमेरिकाचे लई स्मार्ट लोकं आहे. हम
अमेरीका हाय मग ते
म
काही आता काही दिसांनी काही शोध काढलं ती लोक
हा मग नुसतशोध लावायचे काम आहे त्यांना किती हुशार हायत ती त्याची अशी आशा देशामध्ये का आठ वर्षाचे म्हणजे वर्षाच्या वरती मुलं आहे ना लहान तेच कोलगेट लावू शकत्यात याला कोलगेट मी लावते लहान पोर तशी त्याच्यात केमिकल राहत म्हणत्यात
पण म ते लहान पोर काय दात घाशित्या
घासतच नाही ते दात गुळण्या करतात फक्त
बया
हा गुळण्या करत्यात चालूच हाय की बोलो
हा ना
बरं बरं चालन बाई
ठेव मग
झोप आली बाई मला ठेवू का?
हाव तसच करतो काय काम बीम करतो ना